हॅलो, हाय, हाय कशी येस
हाय,
कशी आहे? हम्म मी पण छान आहे. अगं मला आज ह् अगं मला आज अशीच आठवण आली साडीवरन मला तुझ्या त्या एका साडीचा कलर खूप आवडला होता, तू बघ ती मोरपंखी कलरची घातलेली होती ना, ती
ओके अं ती मी अ मुळ ह्याच्यात न घेतली होती शॉप मधंन इथल्या तर... ती आता छान भेटले पण त्याचा कलर वगैर पण जात नाही. घातल्यावर खूप छान दिसते ती सगळेजण म्हणायला लागलेत की, छान आहे ती साडी
हम्म... मस्त हे ती आणि कलर पण फार सुंदर वाटला मला कलर आवडला आणि त्यावरची जी डिझाईन हे ना, ती फार सुंदर ती पारीजातकाच्या फुलांची डिझाईन आहे हम्म
फुलांची हा हा नाही छान आहे ती साडी सगळ्यांच्याच फोनन.. विचारतात की, छान हे कुठनं घेतलीस.
हम् तुला साधारण साडीतले कुठले प्रकार आवडतात. साडी मधल्या कॉटन किंवा सिल्क असे कोणते प्रकार आवडता साडीमधे
अ.... जास्त सिल्क प्युअर सिल्कचेच आवडतात. कॉटन पण ठीक हे पण कस त ते लहान पोरांना कॅरी करत ते नाही एवढं व्यवस्थित हे करतात. सिल्कच्या कशा चोपूण बसतात ना, मग मला सिल्कच्या जास्त आवडतात. हम
हम्म हम् आणि हम्म हम्म हम् आणि काठा पदर आणि पैठाणी बाबतीत तुझ मत काय? काठापदराच्या ज्या साड्या असता त्याबद्दल तुझं मत काय आहे आणि... जे पैठणी आपण पैठणी महाराष्ट्र च लाडकं वस्त्र आहे त्याबद्दल तुला काय वाटतं? पैठनीबद्दलं
अ... काठापदराचं म्हणत असाल तर म्हणजे जर चांगल्या क्वालिटीची घेतली तर ती चोपून पण बसते आणि रिच पण वाटते अंगावर, जर तुम्ही अशी कमी क्वालिटीची येत तर ते जाड आणि चरबट-चरबट कापड वाटतं ना ते नाही दिसायला लुक नाही छान वाटतं. तर त्याच्या का काठापदरामध्येच तुम्ही चांगली प्युअर सिल्क ची वगैरे घेतली तर ती छान दिसते. आणि पैठणीच तर मग हा आवाज येतोय. हाॅलो हा आवाज येतोय्. हॅलो आवाज येत नाही हाॅलो,
हा आत्ता आवाज येत नव्हता ना,
हा मध्ये-मध्ये मला येतोय तुमचा तुमचा येतोय मला माझा येत नव्हता वाटतं तुम्हाला, हा मग म्हंटलं पैठणीच्याच बाबतीत तर काय विचारायच नाही पैठणी एक नंबर माझ्या आवडीची साडी आहे पैठणी, तुम्हाला कुठली आवडती, काठापदराची का पैठणी
अ... मला ना कॉटनच्या साड्या बऱ्यापैकी आवडता अ... म्हणजे माझी पसंती तर कॉटनच्या साड्यांनाच फार असते आणि त्यामध्ये पैठणी जर म्हण ती मोराची आणि ती मुनया पै वगैरे त्या पण मस्त निघालेले आहे. आणि आता सध्या ना, कॉटनमध्ये एक प्रकार आलेला आहे छान प्राजक्ताच्या फुलांचा नाजूक-नाजूक फुलं व्हाईट, ती पण कॉटनमध्येच येते, अ पण त्याच्यावरय ना म्हजे कुठलाही डार्क कलर घ्या तुम्ही ग्रीन घ्या, यल्लो घ्या, पर्पल घ्या त्यावर मस्त, अ पारिजात कांच्या फुलांची डिझाईनय
म्हणजे तुम्ही ते हे म्हणताय का? टिश्यू सिल्क म्हणून आलीय नवीन आत्ता?
ये, आरडा ओरडा नका करू हा टीसू टीसू शिल्क नाहीय, याच्यामध्ये हा बहुतेक तीच माझ्या मताने
नवीन आलीय ती आता टिशू सिल्क म्हणून आलीय, खूप ट्रेंड चालूय त्याच की असं चोपून पण बसती आणि डिझाईन त्याच्यावरची एक नंबरय टिश्यू सिल्क म्हणून नवीन पॅटर्न आलाय् आत्ता
हम्म, असं
आणि पैठणीमध्ये ती कलांदनी पैठणी म्हणून पण आलीय ती पण छानय
हम्म, असं
त्याचं पण मी ऐकलंय की छानयत त्या साड्या म्हणून
आणि ना आता माझी आई गेली होती ना?
हां हां
बघण्यासाठी यात्रेला तरी मी तिकडणं मस्त बाला जी आपलं बालाजीचं देवस्थानय ना हा तिथूनच तिने मस्त स्त तिने मला त्या व्हाईट कलर मध्ये आणलेलाय प्रचंड सुंदर साडी छान व्हाईट कलरची साडी, हो हो तसाच तसाच हो आणि त्याचे काठ
ट्रेन्डय त्या बालाजी साईडच्यांच ते तर म्हणजे फेमसय ते साडी कलर आणि साडी
हम्म तो ती कशी अशी ऑफ व्हाईट आहे आणि सोनेरीे कलरचे काठ आणि त्यावर जी डिझाईनय ना मस्तय मोराचीचय पण मोराची आपली पैठण कशी असते मोराची फुललेल्या पिसारायची अस बरोबर आणि हा याचा पिसारा खालीचय, सुंदर वाट आणि व्हाईट कलरवर मस्त ग्रीन किंवा राणी कलर किंवा मेहंदी कलर अशा टाईपने मस्त तर त्याच्यावर भारी डिझाईनय
हो हो डार्क ब्लाऊज घातले तर अजूनच छान दिसतं ते आत्ता ते आता नवीन ट्रेंड पण आले की सेम नाही म्हणजे अपोजिट कलरचेच ब्लाउज याय लागलेत साड्यांवर पण
तेच तेच ट्रेंड माझं खूप फेवरेटय, मी आता पिंक कलरची साडी घेतली दिवाळीच्या वेळेला आणि त्याचे काट डार्क प पर्पल कलरचे होते, तर मी त्या साडीवर पिंक कलर व छान पर्पल कलर एकदम डार्क जांभळ्यामध्ये इतकं सुंदर वाटतं ते कलेक्शन आता बस कधी कॉटनच मला कॉटन आवड
कॉट असं तुम्ही कुठला शा म्हणजे कुठला शॉप आहे का फेमस तुमच्याकडे? की ते तिथं छानच मिळतात कॉट न म्हणजे कुठ तरी असं आता पैठणी कसं, पैठणचे पैठणी फेमस अशामध्ये काही आयडिया आहे का तुम्हाला?
अ पैठणी आहे ना, ती पैठणची नाहीय हा पैठणी ही येवल्यातलीय, पैठणी प्रॉपर येवल्याला
ओके. मी म्हणते ऐकते ऐकू नये की पैठणीलाच खूप पैठणला सॉरी
नाही नाही नाही. नाही नाही पैठ नाही भ पैठ. पैठण हे फक्त एकनाथ महाराजांच समाधी आहे त्या गावाचं नाव पैठण आहे. पण पैठणीही तुम्ही कुठेही सर्च करा. पैठणी ही महाराष्ट्रामध्ये येवल्यालाच मिळते. येवल्याची ती पैठणी हात तावर बनवतात ते हात विनकाम येते त्यांचं.
हो हाता
बघा एक एक लाखापर्यंत दीड दीड पाच पाच लाखापर्यंत पैठणी असते. आता सोन्याचे भाव वाढले ना. पैठणी यांमध्ये सोनचे चांदीच्या तारा घालताना त्यामुळे ती जास्त कॉस्टली जाते. आता सोनं माग झाल्यामुळे तिचे किमती वाढल्याचे पण आप आपण सर्वसाधारण लोक घेऊ शकतो दोन अडीच पाच हजारा पर्यंत त्या नॉर्मली असता. पण एक आपल्याला वाटत ना आपल्या साडीच्या कले लेक्शन मध्ये एक तरी असो.
हवी हा. ही गोष्ट करीय. आणि किती. किती घेतलं तर आपल्याला साड्या असं वाटत ना नवीन आल्या की ही पण माझ्या नाहीे हाय ही घेईलाच पाहिजे.
कू कलरचा ट्रेनचा किती नारायणी पैठणी. नारायण पेठ त्याया काय म्हणून ती किती ट्रेनला होती. असं चिकू कलर मध्ये. हम्म. चंद्रकोरची बऱ्यापैकी आली होती.
ती मी घेतली चंद्रकोरची. स्काय ब्ल्यू कलर मध्ये हो.
आणि तुला एक विचारू का? तुला पैठणीमध्ये कोणता कलर आवडतो असा? कि कधी तू पूजाला किंवा कुठेही घालू शकते.
मला जास्त चेरी कलर. माझा फेवरेट कलर आहे चेरी कलर मध्ये. नाहीतर मग अ ब्ल्यू कलर पण मला जास्त आवडतो. स्काय ब्ल्यू. जास्ती करून माझ्याकडे ड्रेस किंवा साड्या त्याच कलरच्या भरपूर आहेत. सेम सेमच कलरच्या जास्त आहेत.
हो ना. हा हा ह. तसं मला पैठणी, किंवा या काठा पद्रा म्हटल्या मला त्यामध्ये ग्रीन आणि माझ सगळ्यात फेवर्हेट कलर पर्पल. डार्क जांभळा कलर असताना तो. आणि त्याला कॉन्ट्रास्टला ग्रीन कलर आवडतो. माझ्या लग्नामध्ये पण मी एक पर्पल कलरची पैठणी घेतलेली होती. फार सुंदर होती. आणि त्यावर ग्रीन कलर होता. आणि त्याची एक गंमत सांगते तुला मला आठवली. माझा नवरा झाल्यावर कुठेही पण मला म्हणायचं तीच एक तीच साडी घाल तू.
एकच साडी.
हा. क त्या सगळे लोक मला त्याकडे नाही मला ती साडी आवड तू ती घाल मी बऱ्याच ठिकाणी तीच साडी घालायची. मग नंतर ती साडी जरा विरली आणि त्या साडीचा मग माझ्या मुलीला ड्रेस शिवला.
अरे वा! छानच ना. उपयोगाला आले म्हणजे. तिने जरी घातले तरी बरं वाटतं ना आपली साडी. एक तर किती जीव असतो आपल्या साड्यांमध्ये कसं टाकून देऊ वाटत नाही ल कर. लग्नातली तर नाहीच.
नाहीच नाही नइ लग्नातली साडी माझी पण मी आवरून ठेवलेली. तिच्यात आपला जीवच असतो ना आणि कस असत ल ग्न म्हणजे आपलं आयुष्य डायवर्टच होतं ना. चेंज होतं किती तरी बघा बघा ना एक मुलगी कन्यादान च्या वेळी एक मुलगी म्हणून बसते आणि उठतानी एक सून, एक जबाबदार बायको, म्हणजे ह्या नात्यांनी उ ते बघाना बसतानी मुलगी बस बसते आणि उठताना न्ह्या जावा मग.
हो ना ते मी पण माझ्या खूप लग्नातल्या चांगल्या चांगल्या साड्या ठेळ्यात पण मला मुलगाच झाला मुलगी झालीच नाही. हो म्हंटलं आता काय करायचं
काही हरकत नाही मुलाला येणारी बायकोत आपली मुलगीच म्हणायची ना आणि तो तोपर्यंत बरच काळ चेंज झालेला राहीलं. आपण आवरून ठेवायची तिच्या मुलीला घालायची.
नाही आता बघूया नेक्स्ट नेक्स्ट चान्स घेतला मी तर मग तिच्यासाठी होेऊन जाईल.
काय हरकत नाही होयलाच पाहिजे.
अ हो तेच म्हटलं माझा एवढा जीव आहे साडीत आणि अ झाला मुलगा आता काय करायचं?
हम्म बरय बरय आहे. बाकी काही नाही तेच मला त्या साडीवरन आठवण आली ना आणि साडी तुला कुठला प्रकारची घालायला आवडते गुजराती, मारवडी कि आपली महाराष्ट्रीयन.
महाराष्ट्रन जास्त वा घालते मी कारण की आपल्या शक्यतो सणावारला तर आपल्याला पद्धतीचे घालते महाराष्ट्रीयन गुजराती वगैरे काहीतरी म्हणजे कार्यक्रम असले. पुना किंवा त्या पद्धतीचा काहीतरी इव्हेंट वगैरे असलात. तर मग घालते मोस्ली साडी जास्त घालण होत नाही मला. आमच्या सणावारशिवाय डेलीत तर काय होत नाही जर मी गावी गेले तर मग होतं घालायचं नाही. मग इकड तर नाहीच होत घाला. याचा,
ह मी बी गुजराती वगैरे जी साडी आहे ना ती मी गोकुळ अष्ट मीच्या वेळेला घालते त्यावेला श्रीकृष्णाच्या वेळेला हा तेव्हा मला आवड. घालायला बाकी नॉर्मली मला पण महाराष्ट्रीयनच आवडते मस्त,
हा ना आपल्याचच व्यवस्थित चा म्हणजे चापून चो, पून बसणारी साडी एवढ काही वाटत नाही.
आपल्याला सवय पण झालेली असते त्यामुळे आपण बरोबर कॅरी करतो.
कर करत हो आणि घालायला पण येते आता काष्ट, ट्या कासोटा वगरे घालायच म्हणजे खुप प्रश्न पडतात चालणार कसं मध्ये छानस दिस. त का नाही असं इथनं तयारी पण आपल्या महाराष्ट्रयन घालायचं काही पण वाटत नाही पटकन घालून होते. ह्या अस बाकीच्या काहीतरी ट्राय करायच्या म्हणलं, कि नाही जमत चला हो हो बाय.